हॅलो आवाज येत
आवाज आलाय काय माझा हा येतोय माझा येतोय अगं तू को कॉल केलेली ना त्यावेेळेस काय झालं माहितीय का आमच्या घरी एक काकू आलेल्या
हा हा हा
घरी काकू आलेल्या आणि त्या म्हणजे मी लहान असताना ना अ माझे त्या त्या काकू माझ्या मम्मीच्या मैत्रिणी आहेत आणि मी ल लहान असताना त्यांच्या घरी जायचीय आणि त्याना एक नंबर असं नाळीची वडी बनवतात आणि त्यांनी आम्हाला मला बनवून दिलेली मी लहान असताना आणि मला इतकी आवड आवडलेली त्यांची नारळीची वडी त्यावेळेस बनवता म्हणजे त्यावेळेस लहान होते आणि मम्मीला बनव म्हताना बनवत नव्हती आणि ते काकू खूप दिवसांनी घरी आला म्हणजे दुसरीकडे असतात त्या राहायला आता आणि खूप दिवसानी आल्या मग ति जणी आमचं बोलण चाललेलं मग त्यावेळे त्यांना म्हणल तुम्ही त्यावेळची नारळाची वडी बनवलेल खूप छान होती म्हणल म जरा रेसिपी सांगा
हा हा ह नारळाची वडी म्हणजे तेच ना ओल्या खोबऱ्याची वडी असं म्हणतात तेच ना
हो ओल्या खोबऱ्याची पण त्या इतक्या छान बनवतात ना तुला सांगते अग त्याला त्या वडिला एक वेगळाच सुगंध आणि एक वेगळीच चव असते तू असं बाहेर खायला गेलीस ना तुला अस भेट नारच नाही आणि पौष्टिक म्हणजे त्यामध्ये त्या साखर वापरत नाहीत त्या गुळ घालतात हा म्हणु
गुळ पौष्टिक असतोय ग त्यामुळं
होय मग त्या मला सांगत होत नंतर मला आठवलं की तुला नारळाचे वडी फार आवडते ना म्हण म पटकन म्हणलं मला पण होत्या आणि तुला पण कधी तर सांगायचं पण होतंय आणि मग म्हटलं की करूया बघूया आणि म्हणन मी ऐकत होते असं झालं
होय बोल ना सांग की कसं कस करायचं काय काय नक्की नक्की मग
होय तुझा तर आवडता एकदम पदार्थ आहे तो म्हणूनच म्हटला अग नाळाची वडी बनवायचं शिकवून अशी म्हणजे रेसिपी ऐकत होते सांगू काय आता मी तुला कस बनवते ते तु नोटडाऊन करणार लिहून घे नसेल तर मग तू काय मी सांगते आणि काय बाकीच तुला काय वाटलं तर एकदम सोपी नोटडांउनची पण गरज नाही तुला लक्षात राहील
हो हो सांग सांग
हा बघ नाळा ओल्या नाळाचा किस घ्यायचा आणि तीन चारच पार्ले बिस्किट घ्यायचे
पार्ले बिस्कट पण घ्यायचे होय
हा पार्ले बिस्किट त्यांचं सिक्रेट आहे ते त्या बर्फातून
हो म्हणजे हे काहीतरी वेगळं
हो तीन ते चार पार्ले बिस्किट घ्यायचे आणि एक थोडासा नारळाचा किस म्हणजे तुझा नारळ किती आहे त्यानुसार अ गुळ घालायच आणि एकच वाटी दूध घालायचं दूध जास्त वापरायचं नाही तुझ नीस जास्त असू दे कमी असू दे एकच वाटे घालायचं दूध आणि वेलची पावडर टाकायची आता काय करायच बारीक गॅस करायचा आणि बारीक गॅस वर थोडासा किस भाजायचा लेई पण भाजायचं नाही काय नाही त्याच्यामध्ये दूध टाकायचं गुळ टाकायचं जर एखाद्याला गुळ आवडत नसेल तर तुम्ही साखर टाकू शकता असं नाही की त्यातच गुळ टाकायचां पण त्या काय बोलल्या मला कि आपल्या आता शरीरासाठी साखर योग्य नसते आणि शुगर कस त्यांना गोड चालत नाही कुणाच्या घरी शुगर पेशंट असतात आणि काय आजकाल बघ मग त्यांनी साखर जर म्हणजे नको असले अवाइड करणार असले तर त्याच्या सेंद्रिय गुळ टाकू शकताय किंवा आता शुगरचा एक कमी गोड गुला शुर माण शुर फ्री गुळ तोहि गोळ तू टाकू शकतेस असं ते मला बोलल्या मग त रेसिपी सगळ्यां मुळा साठी खूप छान आहे आणि पौष्टिक पण आहे म्हणजे नारळ आणि एक एखाद्याला खरंच गोड खायची सवय असते तेल किंवा आणि त्याला एखा्या आारामुळे कंण डाईट कर त्याच्यामुळे त्यांना खाऊ वाट नसेल नसलं टेस्ट ति येणार बोलली त या टेस्ट ति येणार फक्त म्हणजे गोडात थोडासा फरक होईल इतका पण नाही म्हटले
हा हा हा हा
काय करायच सांगय बारीक गॅस व नारळाच कीस दूध आणि अ गुळ टाक्याचा आणि वालची पावडर टाक्याचा आणि बिस्कीट आहे ना ती गॅस वर वर बार
पार्ले जीच बिस्किट वापरायची ना दुसरी कोणती नाही
मिक्सरला आधी बारीक करायची त्याची पूड बनवायची आणि मग ते टाकायचं त्यामध्ये आणि हे सगळं मिक्स करायचं आणि बारी गॅसवरर हलवायचं त्या काय बोलल्या जोपर्यंत हलवायच जोपर्यंत त्या दुधाचा खवा होत नाही म्हणजे त्याचा एक खवा बनतोय गोळा बनतोय पण तो घट्ट पण जास्त करायचा नाही असं बोलल्या आणि हलवायचं एकदम छान असं आणि एक कंटेनर घ्यायचा आणि म्हणजे तू ताट घे म्हणली आता त्या वापरत जरा जरा म्हणजे रेसिपीमध्ये जर प्रोफेशनल लेव्हलचे असल्यासारख
हा हा हा हा हा
मग त्या काय मला बोलल्या तू ताट घेत
प्लेटत किंवा ताटामध्ये घेतलं तरी आपल्याला चालते
हा बरोबर आहे आणि मग त्याच्यावर तूप लाव म्हणलं तुला जर तूप आवडत नसेल तर तो थोडं तेल लाव आणि तो सगळा गरम गरमच होतायचा त्याच्यामध्ये आणि म्हणजे तो सगळा अ खवा सरकार आपल गोळा झाला ते त्याला थापायचं त्याच्या वड्या करायच्या त्याला सेट करून ठेवायचं आणि थोडं म्हणजे गार झाल्या ना मग त्याची एक एक एक वडी काढायची म्हणली खूप छान होत आगो आणि तुला जर ड्रायफ्रूट्स म्हणजे तुझ्याकडडे अवे्हेलेबल असतील ड्रायफ्रूट्स तर तू त्या ड्रायफ्रूट त पण टाकू शकतीस त्या गोळ्यामध्ये म्हणजे जसं तुला अजून काय टाकायचं असेल गुलाबाच्या पाकळ्या म्हण गुलकंद म्हण तुला काय ऍड करायचं आहे ते तु त्या बर्फी ऍड करू शकती
म्हणजे आपण डेकुे डेक्युरेटिव्ह करू शकतो
डेकोरेटेशन डेकोरेशन पण म्हणलीस तरी हरकत नाही म्हणजे त्या आत्ता जय वळीस आपण गॅस वरती भाजताना त्या वळीस पण तू ड्राय फ्रुट ताक एकू शकतेस म्हणजे बारीक केलेले काजु बदाम पिस्ता म्हण गुलकंद एक चमचा तू एक दोन ते चमचा टाकू शकतेस गुलकंद आणि डेकोरेशनला तर काय आपण कायमच वापरतोय हे आपलं ड्रायफ्रूट सगळं
बरोबर आहे ग म्हणजे बघ ना तू जी रेसिपी सांगितलीस ती आपण घरात करून म्हणजे शुगर फ्री आहे तू बोलतेस तसं काही लोकांना ग एखाद्या घरात म्हणजे शुगर पेशंट च आता आपण बघतोय ना लहान मग एकेकांना तर नाही सात आठ वर्ष मुलांना पण आता शुगर आहे म असं
हा आहे नाही होय बरोबर आहे तुझं
हम् मग त्यांना शुगर असल्यावर मग म्हणजे एवढा लहान मुलांना शुगर आहे तर मग ग त्यांना शुगर फ्री कायत द्यालाच पाहिजे की मग ही त्यासाठी रेसिपी खरंच उत्तम आहे बघ
एक प्रश्न विचारू काय ग आमला एक प्रश्न पडलाय एवढ्या लहान मुलांना शुगर कस काय होत्या म्हणजे त्यांच्या खाण्यापिण्याची इितका बदल ज हो तथ बारा वर्षाचा मुलगा होता आणि त्याला शुगर होती आणि त्याला प्लस ना इन्सुलिन चालू त्या ग मला शऱ्याचा धक्काच बसत अरे हे कस काय झा म्हण इन्सुलिन्स बारा वर्षाच्या मुलाला
ते तुला माहतीये काय बघ आपण एक म्हणजे आपण पण आता सगळं केमिकल य म्हणजे केमिकल असलेलं सगळं खात सोडत तरी पण आपलं जे बालपण होत ते जरा व्यवस्थित गेले तू बघतास एखादी किंवा आता तू बघतास आंब वगैरे चल जाऊ दे घराजवळचा पेरू आणि विकत आणलेल्या पेरू यात कधी तू फरक बघितलास
हे होय बघितलंय अगं पण बघी घराजवळचा पेरवा एकदम छोटा असतोय आणिन् विकत आणलेला इकड मोठा असतोय
तो पेरू ना दोन तीन दिवसात त्यांनी औषध लावून मोठं करत त्यात किती केमिकल्स असते खोय मग ते फ खा फ खावा म्हणतात आणि आपण जी तसली फळं खातोय मग त्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये एवढा घाट तोल पटीतोय आजच्या परज पालक त्यां समत नाहीे म्हणजे डॉक्टर सांगतात ना तुम्ही फॉलोप घ्या म्ह व लेली फळ जाऊन बाजारातून घेऊन येतोय आणि खातोय तू फरक म्हणजे तुला मी जवळच एकदम जो उदाहरण दिलं म्हणजे तो जो लहान पेरू म्हणजे देशी पेरू पा ते खाल्ल्यानंतर किती आपल्याला छान वाटत
होय आणि तो तुरट गोड असा असतोय आणि आपण जो भेणार ना त्याची काही चव वेगळीच असते की ग आता मला विचारच करायला भाग पडलीस तू
तर आजला जो भाग असो तो पूर्ण पोकळ वाटत नाही तुला समज
होय होय पूर्ण पोका आणि त्याच्यात बियांना मऊ असतात त्याच्या बिया बघायचं आणि जो आपण आणतोय ना याचा पेरू म्हणजे आपल्या दारातला म्हण पेरो त्याच्या बिया कठीण असतात
आणि तो किती छान लागतो आणि एक एक जरी आपण पेरू खाल्ला तर आपल्याला म्हणजे पेरू खाल्ल्यासारखं वाटतंय पण तो तो मोठा जो पेल असतो आ म्हणजे फुटफूस अस कापूस असल्यासारखा असतो काय असते त्यात बसे
आणि तोच पेरवा अगोर चाळीस पन्नास रुपयाेला विकतात
हा आणि तसलीच फिर होत मार्केट
आणि पेरूच एक उदाहरण झालं केळीचं पण तेच उदाहरण केळी आंबा केळीचं पण तेच आहे की कच्ची केळी काढतात केमिकल न करतात केमिकल म्हण कटलं लवकर फळे पिकवण्यासाठी ना इथून आल केमिकल वापरले जाते अगं
बरोबर आहे अग म्हणजे की कालपर्यंत आपण झाडाला बघितली असतात की कच्ची केळी त्यांनी लगेच घालतात त्या आणि दुसऱ्या दिशीती पवळी तेव कस पॉसिबल आहे बघ्या कस शक्य आहे
नैसर्गिकरित्या केळ पिकल्याला कस असते बघ आणि कृत्रिमरित्या तुम्ही पिकवलेलं कसं असते बघ
हा शेतकरी राजा आता बघ इथून विषय कुठे गेला आपला शेतकरी राजा जो आपल्याला अन्न मिळाला म्हणून किती वर्ष किती दिवस त्या शेतात कष्ट करत असतोय आणि आजकालची जी नवीन लोक आल्यात ती फक्त त्याला दोन तीन दिवसात हा म्हणे ते असं आणि आपण पण िा म्हणजे आपण सुिक्ितडा म्ह हत
आपल्याला काय वाटत जी गोष्ट च सुंदर दिसत नाही ती चांगली आणि जी गोष्ट ागलेली अस सुर लेली असत्या त्या बाद पण ह सगळं उलटय बघी सुरकुतलेला आंबा असतो तर नैसर्गिक ल्याला असतोय अन जो एकदम पाचक एकदम चकचकीित दिसतोय आणि कलर तर काळा दिसतोय तो केमिकलमध्येध्ये भिडवलेला असते बरोबर आहे ना ग
हो बरोबर बरोबर तेच तरी म्हणजे ह गष्ट गोष्टीचा आपण म्हणजे व्यवस्थित विचार केला पाहिजे ग म्हणजे नारळाच्या बरोबर म्हणजे लहान लहान मुलांना देखील असा आजार व्हा लागल्यावर काय करायचं सांग बघू
हा आपण खरच काळजी घ्यायला पाहिजे जे आपल्या आता पिढीची जी पुढची पिढी असणार आहे किंवा काय हे जग फास्ट आता चालले ना त्यामुळे आपल्याला इतकं पौष्टिक का खायला मिळत नाही पण आपल्या शरीची का आपणच घ्यायला पाहिजे
हो होय नक्कीच होळ ते मी तू जी रेसिपी सांगितलीस ती मी नक्की घरात बनवते मी
आणि काय वाटलं तर कॉल कर मला
हो हो नक्की नक्की आणि तू पण काळजी घे काय खाऊ नको बाहेरच हो चल बाय बाय ठेवते